हॅलो हा तई बोला. नमस्कार हो हो येतोय.
घा टॉपिक काय घेता बरं सांगा एखादा.
यावेेळेस आपण शाळेचा टॉपिक घेऊया.
हा, चालेल.
हम, एक म्हणजे जसं आपण शाळेमध्ये जायचो यायचो तसं आपल्याला भारी वाटायचं तेव्हा तशा शाळा पण होत्या ना
हो बरोबर आहे
हम्
आणि शाळात म्हणजे आता शाळेत कसं आहे का फर्स्ट डे शाळेचा नाही का नवीन कपडे पाठीवर दप्तर स्कूल बस आणि पहिल्या दिवशी वा वाटणारी ती भीती आणि आनंद तो किती एकत्र व्हायचा ना
हा ना
आणि परत अ पहिला दिवस प्रत्येकाच्या आयुष्यातला खूप एक अ अस्म रणीय आणि खास अस तो शाळेचा आता पंधरा जून ला शाळा सुरू झाली तरी पोरांना किती आनंद होईल
हा आणि शाळा म्हणजे आपले जे दुसरे घरच असते ना कारण आपला अर्धा दिवस घरी आणि अर्धा दिवस शाळेत जातो असंच म्हणता येईल ना
हो बरोबर आहे आणि शाळेमध्ये महत्वाचं खरं सांगायचं झालं तर शाळेतील शिस्त विविध स्पर्धा खेळाचे महत्त्व हे खूप इम्पॉर्टंट गोष्टी शाळेमध्ये ना आणि आणि ऑफ लेक्चरला आवडीनुसार खेळणं मग खेळ म्हणजे खो खो कबड्डी क्रिके केट मैदानाचे महत्त्व समजून घेणं या गोष्टी सगळ्या शाळेत अपुलकीने वाटायच्या ना
हा आणि शाळेत म्हणजे जेव्हा आपलं
ब्रेक असतो तवा आत सगळी शाळा फिरून येणं ह्या वर्गात का आहे ह्या वर्गात तिथं कोण आहे हिथं कोण आहे ते बघणं ते पण एक भारीच वाटायचं ना
हो बरोबर
आणि मधल्या दुपारच्या मोठ्या सुट्टीमध्ये आपण आपल्या मित्रमैत्रिणींसोबत खेळताना डब्बा खाताना च्या आठ आठवणी अ. किती म्हणजे असं आठवलं आता तरी छान वाटत
हा आणि शाळा ही नुसती नाही का तिथे आपल्याला पुस्तकी ज्ञानासोबत जीवनाचे धडे आणि संस्कार पण मिळेल त्यात शाळेमध्ये खरच झालं जिव्हाळ्याचा विषय शाळा म्हणजे नाही एकदम आणि परत त्याच्या ते तिथं प्रयोगशाळा वेगळ्या संगणक कक्ष वेगळं खेळाचं मैदान वेगळी परत शाळेतील शिक्षक आपल्याला प्रेमाने शिकवतात आणि योग्य मार्गदर्शन देतात त्यामुळे शाळेत जाण्याची मज्जाच वेगळी परत मित्रमैत्रिणींसोबत वर्गात केलेली दंगा मस्ती
हा ना आणि शाळेत फक्त आप आपल्याला लिहायला वाचायला शिकवत नाही तर ते आपल्याला एक उत्तम उत्तम माणूस बनवतात म्हणजे घडवतात उत्तम आपल्याला
हो ते पण आहे
आणि जसच आपल्याला घरचे जसे संस्कार लावतेत तसच शाळेत पण संस्कार लावतेत आपल्याला शिक शिक्षक.
ते पणे आणि शाळेत विद्यालय आणि इंग्रजीत स्कूल पण म्हटले जात, शाळामध्ये म्हणजे भविष्यात, भविष्याला आपलं उज्ज्वल बनवलं, आकार दिला जातो त्याच्यामुळे शाळेत नाव नुसतं हे स्वरसपती विद्यालयच म्हणायचे, स्वरसपती विद्यालय कारण की सरसपती पासूनच शाळा सुरू झाल्या ना?
हा आणि आपण शाळेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा गेल्या-गेल्या आपले दप्तर ठेवून, जे आपण प्रार्थना करतो तिथं सगळे सर्वजण जमतात. तिथं पण काही आठवणी आहेत आपल्या.
हे तर सगळ्यांचच हे कारण की सर्ववंत लोकप्रिय आणि महत्त्वाचा विषय म्हणजे शाळाच हे. त्याच्यामध्ये, पुस्तकांचे फायदे कळतात. स्वच्छ भारत, सुंदर भारत. आपल्या परिसरातील स्वच्छता, परत ते शाळेमधी लोकांना मदत करता बघा ना, ते तुम्हाला आठवत का? कार द्यायची शाळेत हुन एक -एक रुपय, दोन- दोन रुपये अंधांनसाठी जमा करायचं.
हो.
आमच्या पण शाळेत घेत होते तशे.
हो अंध लोकांसाठी ना, ते पैसे जमा करायचं.
आणि आपल्याला शाळेत गेल्यावर पण हे कळत, समजत मेन गोष्ट म्हणजे की काय चांगलं, काय वाईट.
आणि जसे आपल्या शाळेमध्ये जे मोठे दोन सण होते, जो म्हणजे एक स्वातं स्वातंत्र दिवस आणि प्रजासत्ताक दिवस ते साजरे करताना. एकदम सगळं नीट, आवरून वगैरे जायचं सगळे प्रॉपर युनिफॉर्म मध्ये जायचं.
हो ते पण आहे.
अगे ये बाई, खा गे जांभळ. आणि हा शाळेमध्ये जवा परीक्षा जवळ असं यायच्या, तस -तस, तसं लेख शांच्या पोटात गोळा यायचा, त्याला अभ्यासासाठी सगळे तयारी करायला लागायचे, तवा जरा खेळ बंद व्हायचे आणि सगळे अभ्यासाला लागायचे.
हो ते पण हेय.
आणि एकदा परीक्षा झाल्या की निकालाची वाट, बघा- बघत थांबायचं. णी, निकाल येईपर्यंत पण असं मनात धाक-धूक, धाक-धुक किती येतील किती येती तील.
हम्म. अवघड झालंय, म्हणजे असं शाळा भा
तशा शाळा राहिलेल्याच नाहीयेत जशा आपल्या शाळा होत्या तशा माहितेय का?
नाही नाही आता डायरेक्ट जिल्हा परिषदच्याच राहिल्याय फक्त. सगळं इंग्लिश मिडियम मध्ये कनवर्ट होतंय.
हो ना, आणि आता एकतर इंग्लिश मिडियम आहेत. नाहीतर जिल्हा परिषदच्या शाळा आहेत. एक तर इंग्लिश मीडियम मध्ये खूप हाय क्लास च शिक्षण असतं आणि जिल्हा परिषद मध्ये असं शिकवतात कधी नाही शिकवत आस आसत.
तेेेत तर आहे. अवघड झालय शाळा शाळेची पण मग खूप नातं शाळेत शाळेमध्ये जेव्हा शिकतो ना तेव्हा काय वाटत नाही. पण जेव्हा शाळा दहावी नंतर सोडायची राहती न, तेव्हा लई आठवण येते शाळेेची.
हो.
कारण की गणेश-उत्सव, स्वातंत्र्य- दिवस, दिवाळी, मकर संक्रांत ह्याला कशा सुट्ट्या राहायच्या खूप दिवसातन ना!
हा आणि शाळेमध्ये असना सुट- सुट्टयाची सुट्टयाची आपण वाट बघायचो. आणि उन्हाळ्याच्या सुट्टया लागल्या की असं वाटायचं कधी एकदाची शाळा सुरू होती सुरू होती ती आणि मैत्रिणीकड जातात आपण.
हो बरोबर.
पण आता ते दहावी झाली की एकदा सगळं ते संपून जात ना ती उत्सुक- क्ता पण राहत नाही नंतर काहीच नाही.
सगळं खरंय पण आता- शाळा पण अशा पहिल्या सारख्या नाही राहिल्या सगळ इंग्लिश श मिडियम मध्ये कनवर्ट होतय.
हा. नी शाळेमध्ये काही काही असं खेळाचे शिक्षक होते बघा. ते असं शिकवायचे आणि अ नॅशनल लेव्हलला ते वरच्या तालुक्या लेव्हलला खेळ खेळायला घेऊन जायचे.
हो बरोबर आहे.
तुम्ही कधी खेळलात का तस? वरती वगैरे जाऊन कोणत्या डिस्ट्रिक लेव्हलला वगैरे?
नाही मी असं डिस्ट्रिक्ट लेवलला नाही खेळ खालीच म्हणजे शाळेमध्येच खेळायचं असं.
हा हा. मग तु म्हणजे तुमच्या शाळेतली जात असेल ना एखादी टीम वगैरे.
हो जाते ना.
हा ह. जसं आपण लहान म्हणजे जसं आत्ताचे लहान लेकरं. अ दहा शाळेत जाण्यासाठी रडतात तस शाळेतून वापस आल्यावर त्यांना भारी वाटत. त्या शाळेत मग ते दुसऱ्या दिवशी शाळेत जाण्यासाठी उत्सुक राहतात ना.
हो बरोबर!
आणि
आता तर शाळेमध्ये वेगळे वेगळे अं म्हणजे नवीन नवीन शाळा निघाल्यात. त्याच्यामध्ये वेगळे वेगळे साधने निघालेत, तर आत्ता हल्लीचे- मुलं नाहीत रडत शाळेत जाण्यासाठी, ते उत्सुकतेने जातात, आनंदात जातात. शाळेत. आपल्यासारखं नाही राहिलेलं आता.
नाही नाही, काहीच नाही. अवघड झालंय, सगळ्या गोष्टी.
हो ना, आणि अगोदरचे शिक्षक जसे- असं स्ट्रिक्ट होते, ते पण नाहीत की राहिलेले.
हा, ते पण आहे.
अगोदरचे शिक्षक थोडं काय झालं, घरी सांगायचे किंवा तिथं रागवायचे. आता घरच्यांचीच परमिशन नसती, आपल्या लेकरांला मारायला. मग ते शिक्षक तरी काय करतील, मग त्यांना ते तसच आगाऊपणा करत राहतेत ना.
हो, बरोबर आहे.
हा.
झा शाळा शाळा म्हणजे आता इंग्लिश मिडियमच्याच शाळा चालतात, जिल्हा परिषदच्या राहायच्या, आता इंग्लिश मिडीयमच्या.
हा, आणि मोठ्या मोठ्या शहराने तर खूप खूप कमी टाईम असतो शाळेचा. आपला कसा दहा ते चार असायचा, तसा आताला नाही आता त्यांचा सात ते बारा एवढाच टाइम आहे. दोन, तीन, तीन ते चार लईतलई चार तस ज शाळा असे, आहे आत्ता.
हो, बरोबर. चालेल ताई. आपला टाइम झालाय, मी तुम्हाला अर्ध्या, एक तासात कॉल करते.
हा हा, चालेल.
चालेल हा, थँक यू.
थँक यू.